अपा नुसता कॉल लावायचा की बोलायचं तिच्या संग. का? हम्म फुकट लागतंय नही नही, ते फुकट च हाय. हॉटस्पॉट वर हाय काय? हॉटस्पॉट घेतल्यात काय? हा. आ. कामाला गेल्यात काय? असूदे जा.
तारा हॉटेल जवळ न्यू स्वर्ग ज्वेलर्स आहे कणी तिथ वट पौर्णिमा ऑफर चालू हाय. पन्नास, वीस झाली तर नथ मिळणार. पन्नास पाचशेच्या खरेदीवर ठुशी हाय, हजारच्या खरेदीवर नेकलेस हाय आणि दोन हजारच्या खरेदीवर कोल्हापूर साज.
पियू सारखा ज्वेलर्स हाय नवं तिथं. तुझा कॉल चालू आहे ना ग. चालू आहे की कॉल.
झोपा या लागली.
काय लिहिल्या वहिनीची वटी, वहिनीचे अधिक मास.
काय